हा बोला मॅडम
नमस्कार न
नमस्कार मी करुणा बोलते तुम्ही माधुरीे मॅडम बोलताय का?
हो
बोला!
अ! ना कि आपण छान धार्मिक स्थळांवर बोलू किंवा तुम्हाला अध्यात्म आवडतं का? सध्या काय ना देऊळ बंद ते देवळ बंद बघितल्या तर आपल्याला समजत की लोकांमध्ये नास्तिक पण असतात पण आस्तिक पण असतात. म्हणजे देवाला
शंभर टक्के शंभर टक्के ॲग्रीड आहे मी कारण मला माझा अध्या त्माचा अभ्यास याच्यापेक्षा आधीचा आहे म्हणजे खूप वर्षापासून मी करते मला आवड पण आहे. अध्याकाची आणि शक्य तितक त्याच्यामध्ये माहिती मिळून घेण्याचा मी खूप सखोल प्रयत्न करते याच्या आवडत मला माझा वास्तुविषयक पण अभ्यास झाला आहे आणि
आत तुम्ही कोणत्या कोणत्या धार्मिक स्थळांवर गेलेला आहेत मग?
धार्मिक स्थळांपेक्षा हाय ना मला तिथे व्हिजिट देण्यापेक्षा मला एक आवडत म्हणजे मी जाते तर जास्त करून मला माझ्या तुळजाभवानीला जायला आवडतं. त्याच्यानंतर मला अंकलकोटला जायला आवडत अ गणगा पूरला पण मी गेलीय अक्कलकोटला पण मी गेलेली आहे अजून माझी इच्छा आहे की मी इरनार ला जावं ही खूप इच्छा आहे ती कधीपसन हाय.
दहा हजार पायऱ्या आहे तिथे गिरनार पर्वतावर. जायचं म्हणजे आणि अर्ली मॉर्निंग गेलं म्हणजे रात्री तुम्ही चढायला लागला आणि सकाळी जर तुम्ही पोहोचलात ना तर सर्वात सुंदर दृश्य तिथ बघायला
हो पहाटेचं दर्शन खूप छान आहे पहाटेचं दर्शन खूप छान आहे. बघू आता त्यांच्याकडनं कधी बोलवन येत!
ते तर आहे तसच आपण म्हणजे बारा ज्योतिर्लिंग आहे. अष्टविनायक आहे.
अष्टविनायक ऑलरेडी मी पाहिलंय.
हो आणि आमच्या इकड तर त्र्यंबकेश्वर महाराजांचं म्हणजे त्रंबक प्राण्याचे दर्शन घ्यायला खूप दुरून दुरून लोक येतात.
हो तुम्ही नाशिकच्याच आहेत का?
हो!
अच्छा तर रायला कुठे त्रंबकला?
नाही त्रंबकला नाही राहत मी नाशिक मध्येच राहते पण दर्शनाला आम्ही जा तोच शक्यतो जवळून नाही तर लाबून का होईना पण दर्शन हे होतच गर्दी खूप असते तसच गडावर आपले साडेतीन तीन पिठानं पैकी अर्ध पीठ आपलं वणीगडाच मानलं जातं तर तिथे ही मी जाते. तर
हो मी पण जाते म्हणजे अ वर्षाची सुरुवातीला मी शक्यतो इथेच जाते गडावरच जाते. आणि आपलं त्रंबकला जे हे आहे ना महाराजांच ह तिथे मी हो तिथे पण जाते दिंडोळीला पण जाते त्रंबक क ला पण मी जाते आजनमधन शिर्डीला पण जाते.
आहे तर तुच्या त्यांना शममी स्वामींच्या भेटीला फक्त गुरुवारी नाही. दर गुरुवजर जाण आणि आता माझा जॉब असल्यामुळे मला घ जायलाट होत. तर मग सोहरा विवारी जाते हा पण तिथं गेल्यानंतर जे सुख मिळत जे शांत. असते ना ती मला फार आवडते. आणि तिथे आरती वगैरे मिळ ते कारण की माझा भाऊ रोजच जातो त तो ही आरती वगैरे घेतच असतो त्याला आठवड्यातून एकदा स्वामीं आणि हे स्वामींचा लागायच. कारण कस का मी मझला आजीकडे हो तर म आजी मला लहानपणापासून केंद त.
हा हा ह ह.
तेव्हा प
मला तर त्यांचा लाळ असा लागला की मला काहीतरी अनुभव आले आणि त्याच्यातून मला त्यांच्यावर हे झालं. ह साधारण लग्नानंतर मी म्हणजे मला
हा म्हणूनच. म्हणूनच तर म्हणता ना जिथे सर्व समर्थ तिथे फक्त
हम्म.
तस मी शिर्डी पण जाऊन आलेली आहे. मला शिर्डीच्या साईबाबांबद्दल पण बऱ्या जास्त काही माहिती तर नाही पण मग मी मानते दर्शन वगैरे करणं जाण घेणं बघते मी आता ते यावेेळेस तर त्यांचं ते द्वारका माई मी बघितलेलं नव्ह. ते पण बघून आले.
अच्छा नाही मी तर ते बघितलंच आहे ऑलरेडी म्हणजे हो म्हणजे जिथे ट्रस्ट आहे ना ट्रस्टची स्थाप ण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी गर्दीच नियोजन बऱ्यापैकी जास्त असत म्हणजे गर्दी तिथे खूप मोठ्या प्रमाणावर असते तिथे आपण बिनधास्त जाऊ शकतो असं एकमेव फक्त महाराजांच केंद्र आहे ज्या ठिकाणी हे अशा कुठल्या ट्रस्टची भानगड नाही किंवा काही नाही.
हा नाही तिथे साईंचं पण तसच आहे. शे नाही शेगावला मी गेलेले नाहीये.
नाही शेगावला पण तुम्ही जाऊन पाहिल ना तर खूपच. अ खूप सिस्टमॅटिक शिस्तबद्ध सगळं आहे. जे अस लोटालोटी किंवा
महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राला आहे ना धार्मिक स्थळांचा इतक चांगला पाया लाभलेला आहेना. अर्ध्याच्या वरती धार्मिक स्थळ हे आपल्या पुण्याच्या जवळ पासच म्हणजे नाशिक झालं. खूप सारे आहेत ना सारसबागेमधला गणपती आहे दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे. इथच. कसबा गणपती पण तिथूनच मग पुढे अ शिर्डी लागत. जवळ एकदम जवळ-जवळ आहे अष्टविनायक तर पूर्ण पुण्याची इथे बरोबर आहे आता जायचं तर खरं जगन्नाथ पुरीला ते अर्जुन भगवान श्रीकृष्णनच
अन् तर खूपच सुंदर नि ते तर खूपच सुंदर आहे तथे जागृत आहे सर्व बरोबर आहे कामाख्या देवी आहे. कामाख्या देवीला पण खूप छान आहे. ते पण खूप सुंदर आहे म्हणजे आपल्याला त्या गोष्टी खूप लांब आहेत आपल्याला तिथे जायचं म्हणजे आठ दिवस आधी मॅनेज कराव लागत तेव्हा आपल्याकडनं होत. ते कसं नाशिक मधलं नाशिक मध्ये आपण वन डे रिटर्न काही पण जाऊन येऊ शकतो. तिकडे कसं आहे की आपल्याला आठ, दहा दिवस प्रवास करावा लागतो. जेणेकरून सगळं तिकडचा भाग बघ ता येतो . व्यवस्थित होत. जसं उज्जैन आहे, ओंकारेश्वर आहे. या बऱ्याच गोष्टी आपल्याला थोडं लांब येत नाशिकच्या दृष्टीने पण मग ठीक आहे एकदा तरी दर्शन घ्यायला पाहिजे तिथं.
हा जायला पाहिजे धार्मिक स्थळांबद्दल अं दीलं नाही तर माहिती कशी होणार?
सोबत बघितलं ना अगदी बरोबर होय द्यायलाच पाहिजे.
पाहिजे.
हम्म बरोबर मा म्हणजे गेल तर आपल्याला माहिती होणार आहे नाही तर काय होणार. केलंच नाही तर कशाला कळेल आपल्याला. तुम्ही कुठं कुठं जाऊन आलाय आता?
मी मी तर भरपूर गुजरात मध्ये आहे तिथे ही जाऊन आलेली.
मी पण आता जस्ट मागच्याच आठवड्यात जाऊन आली कुबेर कुबेरला अ त्याच्या बरोबर अ
उद्या आमचे टूर्स ट्रॅव्हल्स ची गाडी पण आहे तर
लगेच जमा झाल्या कि जाततच सगळ्या.
हम् हम् ह राहायला कुठे असता तुम्ही?
राहायला मी स्वामी च्या जवळच आहे दिंडोरी मध्ये.
अच्छा ओके ओके. तिथं रोडलाच राह
हा आमच्याकडे तिथे विंध्यवासली मातेचं मंदिर आहे. तिथे त्यांच्या विंध्यवासली मंदिराच्या बाहेरच अ म्हणजे- जेव्हा आ मनिषा गडावरच्या आई साहेबांनी अ नंदी मध्ये आलेले होते तर अ तो जो अ म्हणजे सॉरी नंदी नाही सॉरी सॉरी. चुकलं माझं जिथं तो शिरच्छेद केला गेला ना तिथे आहे ना तर त्यांचं वच म्हणजे, आपण दर्शनाला जातो तेव्हा ते खाली त्यांची फक्त शिड आहे.
हा
बर झाल आणि त्यांच धड जे आहे ना तर ते विध्यावास्नी मंदिराच्या हा मिनल मंदिरास समोर येऊन पडलेलं होत जे के अजूनही स्थीत आहे तिथे. हा सोणारान
हम्म. अच्छा.
कोणत्या ठिकाणी आलं ते विंध्यावासिनीचं.
विंध्यावासनी मंदिर दिंडोरी मध्येच
एकदम सुंदर हो दिंडोरीत प्रॉपर दिंडोरीत आहे कधी गेला कधी आल्याच तरी तुम्हाला समजेल.
बर तेच आहेत का. व तुम बला जात ख. रक्तपुड आता हा इथे ना हो माहिती मी ना हे हेडफोन वर बोलते मी जरा कानाला लावते कारण हेडफोनने आवाज येत असेल तुमला
हा ते आजपास-
तु हाु थोडस आहे त्याच्यामध्ये.
हम्म! खूप छान आहे ते मंदिर. आणि रोज सकाळी नवरात्रीमध्ये सर्वात जास्त गर्दी कुठे राहत असेल. तर विंध्यवासिनी मंदिरामध्ये असते अगदी पहाटे पहाटेपासून लोक येतात. आणि जेव्हा सीमोल्लंघन असत दसरा्याच्या दिवशी. तर सगळ्यात आधी जागमातेला नंतर विंध्यवासनी मातेला. यांना सोनं वाटलं जात आणि मग लोक. सोना देवाणु स सोन्याची देवाणघेवाण करतात.
अच्छा असं आहे का?
चला तई ना आपला वेळकम झाला.
झाला का झाले दहा मिनिटं.
हो चालेल
बर तुम्ही तुम्ही मला पाच वेळा कॉल करू शकता हा म्हणजे
हो हो
आज जर झालं दिवसभरात अजून एक करा बाकी उद्या के तम ल
हो